हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा बोला की हा बोला.
अरेस बर आहेस काय.
काय की तू.
हाय की काय करायलास हाय कि काय करायलास.
काय नाही बघ बस बसलोय म्हटलं काय नाही.
ातन झाला. होय नाहीज नाता करणार बघ.
हा हा हा.
काय करा तेस. हॅलो!
हॅलो.
हॅलो. हा बोलकी.
यालाय आवाज?
हा आत्ता आला बघ हा बोल आत्ता आवाज आला म्हटलं.
गेलेलीस काय हॉस्पिटल
होय होय जाऊन आलो हॉस्पिटलला आत्ताच चार वाजता जाऊन आले.
व्हय.
व्हय. तू गेली नाहीस तब्येत बरे आहे का?
त्रास.
आं. हॅलो.